बोला आता
ह पूजा प्रियांका नाव काय तुमचं का
हा ते घरी म्हणतात पूजा हा दिदी का आता जेवण करत होते आमच्या बरोबर
ह का
हा सगळं पांगून ठेवलं
हा घरीच आहे का ते
हम्म सुट ना
जर
रविवारी ना कालला आज सुट्टी असते त्यांना
शनिवारी पण
पाऊस झालं का
हा रात्री झाला ना
होव का
ह मला अक्काला बोोलत होत आक्का कुठं गावाला गेल्या वाटतं
आता का कन्नडला गेल्या त्या कन्नड कन्नड
फुलं लावला भाऊ म्हणे मी बाद लावतोय म्हणे काय मा ती भाऊला लावलात मीरावी भाऊला
हो का हम्म त्यांना भी होत ना
हा. मी पण लावते नाही लावते
कोणी घरी ना तिचे बाबा थांबले, आता तिकड लोणीला आहे, तिचा नवरा वारला ना आताश
कस काय?
विधे
जेवण वगैरे झालं मग
जेवण आलं का नाही मग जेवण चालू असणारस लावला मी
जेवण चालू आहे माझं मी बोलते पण बोला ना ए बाजू नको
ह आवाज लवकर येत नाही त्याच्यात
नाही नाही ते असच होतं मग
व्हॉइस कॉल सारखा आहे ना ते
हो.
हम्म हम्म.
चांगले का माल वगैरे चांगले आहे
हा चांगले पण आता पोहोचून आलं पाहिजे लवकर
हम्म.
तिकड
आमच्याकडे चालूच आहे गुरुबार असं जास्त नाहीये
साई गेला का शाळेत? आज साईला पण सुट्टी आहे
हम्म डोक उठाडे आमच्याकडं आवरा आवरा
हम्म पोरीला आवरा आणि त्याला पण आवराशी जमत हाय
हम्म.
ती पण गुडग्यावर रिंगायला लागली ना आता एका ठिकाणी बसतच नाही अजिंक्य बरे आहेत का?
हा बरे आम्ही सगळे. तुम्ही?
हाव बरे आम्ही पण
हाव
म गीता तस काय काम चालू आहे
गीता ताईच काय चालू आहे काय माहिती बाई ऑनलाईन मी त्यांना फोन केला म्हणे मला टाइम नाही म्हणे बाई
हम्म हम्म.
हम्म त्यांचं काय चालूय ते ऑनलाईन गटाच ते तेच करते
बात पण ते भवानी ते तुमच्या तिथं तुमचे ते सासरे नाही का ते दोघ जण लावत आहेत तिकडचे ते
हा का?
मी आता लावला म्हणल ताई म्हणे ते ती घरीच आहे म्हणे तिला लावू म्हणाले त्या नाही रिकाम्या
मी खूप जणांचे कॉल उचलले. हम्म. त्याच कस आहे फोन वर नाही बोललं बी तर चालतं फोन उचलून बाजूला ठेवून द्यायचे दहा दहा मिनिटं हम्म हा दहा सेकंद हा आपण नाही पण बोललो ना हहहा पण तो पुण्याला फोन लागला का ती बाई वेळेत बोलली
ह
बोलली ती चांगली होती एकटीच होती
हा
मी ताई धुळ्याला काय बघण्यासारखं या म्हणे पुण्याला
ह बरंय मैत्रीच करून घेतली का?
बरंय तूझ तर बाई आता पूजा ताई कम्या असतील मला वाटे आता बावीस झाले बा आणखीन बाकी आहे
हो का
आता तुम्हाला बाज कॉल करते लागलं तर तुम्ही बाजला ठेवून द्या दहा मिनिट
हा शाले ना माझ जेवून झाल कामी भांडी आवरायला जाईना
हा चालू ठेवून द्या म्हणजे जवळ द्या मग पाच कॉल होऊ पर्यंत
हा हो उचलून बाजूला ठेवून द्यायांचा ना
तुम्ही कधी केेले पूर्ण
माझे आता आता झाले चार पाच दिवस झाले तेव्हाच
का बाई माझे पैसे नव्हती घेत ते पण मग मी आता अकाउंट नंबर ते धरत पण नव्हत चेंज करत होत मला त मी पॉस्टच दिल होता अगोदर हा पोस्ताचीचरीत नव्हती ती
माझे व्हायचेच नाही कॉलच लागायचे नाही ते म्हणायचं समजले का असं म्हणायचं ते डायरेक्ट
हा समोरच्याला ते ए करा म्हणायच अगोदर ऑनलाईन यायचं हम् किती मिनिटं झाली का म
यावरत
पाच मिनटं झाली अजून
हा
जाऊ द्या पाच कॉल होसत नंतर उचला बाजून ठेऊन जा
हा चालेल मग
काय करतोय मग साई
साईपोरीच्या वाकर सोबत खेळतोय
ह आता चालते का आता ती फिरत असे ना त्याच्यावर
हम् वातावरण दिका त्यांची फिरते आता गोड घ्यावर रांगो राहिली ती त्याच्यात पण बसत नाही आता ती मग
हम किती महिन्याची झाली ती महिन्याची किती झाली
आता ह्या महिन्यात बड्डे आहे ना त एकतीस तारखेला
कुठे तिकडेच आहे काय काय
बघू आता हम्म बघू अजून आता काहीथ रावलं नाही
हं
यायच मं इकड मामां ते सारे येतीनं ना.
हा
काम आवरलं नाय की
हूं
काम आवरलं नाय का आजूक
काम आवरली जेवण बाकी होत फक्त हम्म
ह
आमचा रविवार होता ना असं खाणं पिणं
हा लदमनी
चाललं मग काय स दर रोज सकाळी सुटायला लाग ते ना भाऊ साहेब सव्वा सातलाच जातो
हा का
सकाळी ब्बा करून द्यायला लागतो
आणि भाऊ किती वाजता जाते
ते दहा वाजता दहा वाजता जाता एक वाजता जेवायला
तिथं जवळच ये तुम्ही राहायला.
हा परत दोन वाजता जाता संध्याकाळीस आला
चांगली हाय ना
मोबाईल घेतला ना हा भैया आपला दिगंबर बाबाचा भैया भाऊ करेले काय
हा ओ
हा का असंं असं
हम्म
बरं ते ते इनस्टाग्रामला बघितलं होत न मी
हा हा हा
दाजी कस काय म्हटलं गड्या मग म्हटलं म्हणजे असं भाऊच केलेलां हा
हम्
मागे पण ओवळायचां फोटो बघितला होता ना एक
हा हा
रेखा ताई काय करताय काऊन बाई वावरात कुदळीने काय करताय कण बाई जोडी बाय कड पाहू राहिल माया कड पाहत ते त्या आणि तिकड हसू राहिल्या.
घरा पाशीचं ये
नाई इकड गव्हाळ ते ना त्याचा आमचा शेजरी ना
म एकट्यायचं काय तिकडं
त शेतात ये नई आम्ही तिघ जण ये स्वराचे पप्पा ये. छोटू हू आणि ते त्यांच दिदी ते रही ग
हा का
हम्म
असं असं नाही हो दहा सेकड तरी उद्या लाग नाही ते आपस कालकट होता
काय काय म्हणताय तू
त्या वेळेनी बोलायला लागत म्हणे म्हणलं दहा दहा सेकड उऊ द्या लागत नाही नाही नऊच ले तशी हे बघा
ते ना आपआप कॉल कटवून जात दहाच्या पुढे गेला का
ह नंतर उचलून बाजूलां ठेवून द्या वो दिदीला का घेत नाही म
नाही दिदीच काही नाही नाई तसं नाई त्यांना वाटलं तुम्हीएव एवढ्या वेळच्या बो बोलू राहिल्या मग एकच कॉल झाला बा हा माये काल त त्यांनीच केले काही काही
मी तर काल स्वयंपाक आज सकाळी स्वयंपाक करत होते उद्याच्या दिवस पर्यंतच हेन ते स्वयंपाक करत होते. स्वयंपाक करता करता पण पाच सहा कॉल केले.
हा का आ मं काय
काम पण चालू ते पण चालू फोन हे म्हणते पोहच्या ना आताात काही काम करीना नाही
हा मग ते फोन याडाच करत स
हा ना ना
अ काही नाही म्हणा आम्ही काम पण करतो फोन पण बघतो म्हणा
हा मग तेच ना सकाळी घुसायच तर चाल होता आणि फण पण चाल होता
झाले का दहा मिनिट
झाले आता डबल करा हम् झालं आता